हॅलो.
हॅलो.
हा नमस्ते मॅडम.
हा नमस्कार सर बोला ना काय म्हणताय.
हो . सांगा का पॉलिटिक्स मध्ये आजकाल जे सुरू आहे न्यूज बघत असणार तुम्ही तर तुमचं मत काय त्याबद्दल
ॲक्च्युली जसं बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या पॉलिसी महाराष्ट्राची पॉलिटिक्स तर काय बघण्यासारखंच राहिलेलं नाहीये. मेन म्हणजे. कारण इतकं काही चाललं आहे सगळं की म्हणजे कोणीच एका ह्या पक्षामध्ये स्थिर नाहीये. प्रत्येकाला स्वतःच नाही का असं स्वतःच्या पक्ष हा स्वतःचा स्वार्थ बघितलं जातय. इथे पॉलिटिक्स किंवा हे कशासाठी आहे तर बाबा समाजाचं किंवा आपल्या आपल्या महाराष्ट्राचं म्हणजे हे करण्यासाठी विकास करण्यासाठी पण ते न होता काही स्वतःचच हे सगळं चाललेलं आहे असं
पॉलिटिक्स म्हणजे आता व्यवसाय झालाय ना पॉलिटिक्स हा आता व्यवसाय झालेला आहे आधीच समाजसेवा म्हणून त्याच्याकडे बघितलं जायचं, आणि लोक काही मूल्यांमध्ये उद्देश पण तोच आहे की, समाजाची सेवा करण्यासाठी समाजातून आणि लोकांमधून एक नेतृत्व पुढे यावं समाजाचं काम करावं पण याच्याकडे याच्याकडे आता व्यवसाय म्हणून बघितला जातोय, आणि कसंय कोणीही जो कार्यकर्ता असतो तो हिशोब लावतो की मी आता एका पक्षाशी जुडेल याच अ या याला लोक सपोर्ट करताय म्ह मी पाच वर्षात नगरसेवक बनेल, किंवा सरपंच बनेल. त्यानंतर जिल्हा परिषदेत जाईल किंवा आमदार होई खासदार होईल मग एवढा पैसा इलेक्शन मध्ये इन्व्हेस्ट करेल त्यातून मला एवढा रिटर्न पाहिजे. आणि अ त्याला काय माहिती असतं, की दर पाच वर्षाने निवडणुका होणार. हा तर जे काही कमवायचंय ते पाचच वर्षात कमवायचंय पूर्ण हिशोब करतो की, मी एवढे पैसे टाकले पाच वर्षात मी किती कमवणार? पाच वर्षानंतर मी पुन्हा निवडणूक लढणार त्यात किती खर्च होणार तर अस सगळं गणित चालत आणि मग ज्याला पॉर्च्युनिटी मिळते ते करतो. आणि त्यातही पुन्हा पॉलिटिक्स हे अ खराब तर होतच होतं पण आता त्याच्यात अजून असं आलेलं आहे की जो सततेत असतो अ तोच फक्त फायदा उचलतो. जो विरोधी पक्षात असतो त्याला कोणी निधी देत नाही किंवा सपोर्ट करत हो आणि मग त त्याचे विकास कार्य होत नाही तो पुन्हा निवडून येत नाही. प्रत्येक जण सत्तेकडे पळायला म्हणतो.
ते आणि विकासाची कामं पण का एवढी व्यवस्थित नाही केली जात आहेत म्हणजे आता रस्ते पण बघा ना रस्ते जरी असे करायला गेले. रस्ते करतात ते सहा महिने सुद्धा व्यवस्थित जात नाही काही काही असं म्हणजे आता अ न्यूजला बघते ना तर मग म्हणजे कुठे कुठे अस पहिल्या पावसातच पूर्ण रस्ता खराब झालेला असतोय म्हणजे
नाही पहिल्या पावसात कशाला ते सिमेंटचे रस्ते बताय तर आता आमच्याकडे सगळे सिमेंटचे रस्ते बनवले तरि सिमेंटचा रस्ता तर बनवल्यानंतर तयार झाल्यानंतर त्याच्यावर पाणी वगैरे मारतात आठ दिवस बंद ठेवतात ते तर ते पाणी मारा असना आणि तो ओपन करायच्या आधीच त्याला त तडे गेलेले.
हो म्हणजे बघा ना वि म्हणजे विचार गोष्ट आहे ह्यामध्ये म्हणजे किती लोकांचा म्हणजे फा फक्त पैसेच खाल्ले जात आहेत विकासाच्या नावाखाली हॅलो
हा हा हा हा
हा म्हणजे प्रत्येक ठिकाणी हेच चाललेलं आहे.
क्ल क्वालिफिकेशन झालंय ना आता हे पॉलिटिक्समध्ये जसं शिक्षणामध्ये नोकरीमध्ये क्वालिफिकेशन म्हणतात किंवा तुमच्याकडे काय वैशिष्ट्य आहे गुणधर्म आहे. किंवा काय तुमचं हे आहे क्वालिफिकेशन तर पात्र द तर म पॉलिटिक्स मध्ये आता पात्रता तीच झाली की मी किती मोठा घोटाळा केलेला आहे आणि मी किती मोठा घोटाळा करू शकतो आणि तेवढा घोटाळा मी पुन्हा तेवढा घोटाळा आणि तेवढे पैसे पचवून सुद्धा मी पुन्हा कसा ह निवडून येऊ शकतो म्हणजे सत्तर हजार करोडचा घोटाळा केला तर तुम्ही अ अर्थ खात सरळ तुमच्याकडे येऊ शकतं असा प्रकार आहे त्यापेक्षा जो मोठा घोटाळा ेल तो मुख्यमंत्री होईल त्याच्यापेक्षा मोठा घोटाळा करेल तो प्रधानमंत्री होईल अससल चाललंय हं आणि
बोला
ह बोला
हा म्हणजे पूर्ण महाराष्ट्रा असं बघायला गेलं तर मग खूपच हे झालं आहे असं म्हणजे मला तरी असं वाटतं की बाबा हा आ आता ह्या वर्षी एकाला निवडून आलं ना आणलं तर मग त्याची त्याच्याकडनं कामं करून घ्यायची सगळी विकासाची आणि नेक्स्ट टाइम म्हणजे पुढच्या वेळेला दुसऱ्या ल चा द ज अस म्हणे त्याला चान्स पण भेटेल निवडून येण्याचा आणि आपलं म्हणजे विकास पण होईल नाही का
नाही आणि जरी आपल्या आपल्या निवडणूक पद्धतीमध्ये असं आहे की अ एकचदा वट करण्याचा अधिकार आहे आणि वट टाकलं एकदा तो त्या लोकां कं्र नाही संविधानामध्ये असे काहीतरी संरचना करायला पाहिजे कि त्यानंतर सुद्धा लोकांचा त्याच्यावरती अंकुश राहिला पाहिजे मग ते इलेक्शन मध्ये ते नोटाला काहीतरी महत्त्व द्यायला पाहिजे किंवा त्या प्र्रकारे पुन्हा काहीतरी अ सह्या म्हणा किंवा अजून काहीतरी कुठल्या तरी माध्यमातून आम्ही ज्याला निवडून दिलाय तर ती आमची चूक झाली हा न आम्हाला याला परत मागे घेण्याची काहीतरी ब हे पाहिजे.
सोय काहीतरी केली पाहिजे हा
ना नाहीच काही तर परत नाही घेऊ शकत आम्ही तर हा पुन्हा उभा नाही राहिला पाहिजे आमच्या क्षेत्रामध्ये त्याला बॅन करायला पाहिजे म्हणजेण जसं दुसऱ्या ठिकाणी बॅन करतात अ शिकक्षा देताना एखादा विद्यार्थी ही जर कॉपी पकड करताना पकडला गेला
तर मग त्याला बॅन रेस्ट्रिक्ट केलं जातं
त्यात तसं याला पण ब्यान करायला पाहिजे काहीतरी तर पाहिजे ना तर ते त्यांना माहितीय की लोकांच काहीच कंट्रोल नाही आहे आपण काहीही करू शकतो आणि भ्रष्टाचार करून पैसे कमवू
ना म्हणजे पैसे टाकले की झाला विषय म्हणजे तिथंच संपून जातोय. आता मतदानाच्या वेळेला आणि मेन म्हणजे ना आपलं जे ओट करणार आहेत मतदान करणारी जी लोक आहेत त्यांच पण म्हणजे जे लोक पैसे देतील त्यांना आपण मत करणार असं सगळं चाललेलं आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी. मतदानाच्या आदल्या दिवशी तरी पूर्ण अशी रात्र जागे असतात ते लोक म्हणजे पैसे वाटण्यासाठी म्हणा किंवा
नाही ते पैसे प प पैशांचं पण तेवढं हे नाही ठीकय ते पैसे वाटतात आणि लोक ओट करतात पैशावरती पण तरी पण मी म्हणतो की की पैशांचा तेवढा प्रभाव नाही आहे कारण की पैसे चला आपल्याकडे कोण आला पैसे आम्हाला वोट द्या. त घेऊन घेतले पैसे पण आपण तिथे वोट करायला जातो तेव्हा तर प्रायव्हसी असते ना आपण पैसे घेतल्यानंतर सुद्धा कोणालाही वोट करू शकतो. बरोबर तर पैशांचा तेवढा इफेक्ट नाहीेये. अ आपण त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त जातीपातीच जे राजकारण होत की हा माझ्या जातीचा नेता आहे.
हम्म
तर मग त्यामुळे कसं आहे ना ज्या क्षेत्रात त्या क्षेत्रामध्ये ज्या जातीचं वर्चस्व म्हणजे ज्यांचे मतदार अस तोच निवडून येतो आणि एकदा तो निवडून आला आणि त्याने पैसा गोळा केला की तो तोच पुन्हा पुन्हा निवडून येतो आणि त्याचीच मुलं होत राहतात मग ते एकच नेता चार चार पिढ्या आणि त्याचेच सगळे घरातली सगळीच लोकं राहता म्हणजे ते पूर्ण परिवारच राजकारणात असते हे होते.
तसच चाललेलं आहे म्हणजे पूर्ण जे आजे पंजोबांपासून जे चाललेलं आहे ना त्यांचं राजकारणाचं ते आता परतोंड जे आलेत ना ते सुद्धा राजकारणात म्हणजे उतरलेत असो
नाही आणि ते तेवढ्याने भागत नाही ना त्यांचं मग आमदार आमदार तोच अस ना कोण खासदार त्याचा मुलगा असणार बायको कुठ ना कुठेतरी नगरपालिकेमध्ये असणार. हा परत अ सून कुठ तरी अजून जिल्हा परिषदेमध्ये असणार. मग आ पुन्हाच्या दुसऱ्या ज्या संस्था आहेत ना दूध संघ आहे जिल्हा बँक आहे. सगळ्या ठिकाणी त्यांचीच लोकं राहतात.
हो दुसऱ्या लोकांना पण म्हणजे नाही भेटत चान्स असं आणि
नाही नाही आता हे सरकार आपल्यावरती बंधन करतात तसं की आता शिक्षणामध्ये की दोन मुलं असली तर तिसऱ्या मुलाला अ स्कॉलरशिप मिळणार नाही की हा किंवा याच्या या या या तर तसं पाहिजे की एका घरातून एकच नेता पाहिजे दुऱ्याला संधी नको नाही का म्हणे डवरती नाव असेपर्यंत किंवा त्यातूनही ते मार्ग काढतील पण काहीतरी बंधन तर पडेल
हो हो बरो पण हे बोलणार कोण ना त्या म्हणजे इथपर्यंत त्यांच्यापर्यंत जाईल असं बोलण्यासारख तो पण काही हे नाहीये.
नाही नाही बोलण्यासारखी लोक असतात आता लोक मोर्चे काढतात. किंवा अ आता युट्यूब वगैरे आलेलं हे चॅनल्स आहे पण मग त्यांचा आवाजच दाबून टाकतात ना शे तो निर्णय घेण त्यांच्याच विरोधात आहे त्यांच्याच हातात आहे चोर कस काय स्वतः नियम बनवेल की चोराला पकडा आणि जेलमध्ये टाका ह ज्याने ज्याने फ्रॉड केला त्याच्याच हातामध्ये तपासाची जाबी येत तो काय कशाला तपास
हो नाहीच बरोबर आहे
तर त्याच्यावरती अंकुश पाहिजे त्याच्या वरती हे मीडिया आहे किंवा तुमचं कोर्ट आहे न्यायालयीन प्रक्रिया यांचा किंवा तुमचं ते निवडणूक आयोग यांचा अंकुश राहायचा पण आता ते पण भ्रष्ट झालेत हम्म त्यांनाही त्यांनाही पोट पाणी आहे ते म्हणतात आम्ही पण पैसे कमवणार फक्त घर भरु आम्ही कशाला लोकांचं बघू असं चाललंय सगळं
खूप बिकट परिस्थिती झाली पण म्हणजे सध्या राजकारण म्हटलं की सगळं
पूर्ण भाजीपालच झालाय
हम् ह ह हे असंच जर चालू राहिल ना तर ही लोकशाही पद्धती जी आहे ना ही टिकणार नाही हे ही पूर्ण व्यवस्थाच उखडून फेकावी लागेल. आता इतिहासामध्ये अशा नोंदी आहेत की समजा मुघलांनी साडेतीनशे वर्ष राज्य केली. बरोबर त्यात त्यानंतर इंग इंग्रज आले त्यांनी त्यांच्या निम्मे म्हणजे दीडशे वर्ष राज्य केलं मुघलांपेक्षा निम्मे हम्म आता आता इंग्रज गेले इंग्रजांच्या निम्मे म्हणजे पंच्याहत्तर वर्ष तर मला असं वाटतं की आता लोकशाहीचे सुद्धा दिवस हे झालेत आणि लोकशाही पूर्ण घाण झालेली आहे.
हो पूर्ण
आता पुन्हा काहीतरी लोकशाहीला पूर्णपणे नवीन अ संरचना करायची गरज आहे.
हो.
चला ठीक आहे ठेवू म ओके